हा येत, हो हो येतोय, हॅलो.
हॅलो!
हा आवाज येतोय का?
अ तुमचा आवाज नही येत ये ताई.
हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हॅलो! अ ताई आवाज नाही येत ये.
हॅलो!
हॅलो!
हा म्हटलं आवाज येतोय का?
तुमचा आवाज नाही येतये ताई मला काहीच. कट करून लावता का परत?
आता येतोय आवाज?
हा आत्ता येतोय बोला हो. मस्त तुम्ही कश्या आहेत, झालं आवरून सगळं?
नाही हो, अजून जेवण बाकीय, लवकर नाही जेवत ना, थोडं उशीरच जेवतो.
हा, नाही माझे कसे सासरे वगैरे, थोडेसे आजारी आहेत, त्याच्यामुळे आम्हाला लवकरच स्वयंपाक करावा लागतों. आटच्या आतमध्येच आवरून होतं, म्हणून म्हटलं मला सुक्रियाताई म्हटल्या.
ह् हम ह्म, हो ना मला पण बोलले होते, नंबर दिला होता, पण जमलंच नव्हतं मगाशी.
नाही बरोबर आहे.
ह्म,, बाकी अजून, काय होतं आजचा मेनू?
आऽ
मेनू काय होता आजच्या जेवणात
आजचा चवळीची भाजी चपाती वरण भात
हम आमचां काय पालक पालक पोळी
मुलांना सुट्टी असेल ना
नाही दीड वर्षाचच आहे माझं बेबी
हिंदी
हा अहो बाळ लाहान आहे माझं दीडच वर्षाच आहे. हॅलो आवाज येत आहे का?
हॅलो
हॅलो हॅलो हां म्हटलं आ वावाज येत आहे.
तुमचा मध्ये मध्ये आवाज जातोय ताई
येते का आता क्लिअर
हाता आता येतोय
हॅलो हां येतोय ना हां अहो म्हटलं दि हा दीडच वर्षाचं आहे बाळ माझं
ओके ओके
हम्म मग काय दिवसभर त्याच्यात जात मस्ती मस्ती मुलगा आहे् ह ह हो ना हांअस ह कितवीत आहे तुमची मुलगी
लहान आहे म्हटल्यावर तुम्हाला जास्त हे नसेल करतायेत
हम्म हो ना सध्या तर म्हणून घरीच आहे जॉब नाही काही नाही काहीच नाही. हो पण आहेत. त्याचे आजी बाबा सांभाळतात ह जास्त नाही हा जास्त नाही त्रास देत. हा माझ्यापेक्षा त्याच्या बाबांना जास्त त्रास देतो बाबा बाबा बाबा हा
आजीबाबांना आवड असते लहान मुलांची
हो हो तेच ना म्हणजे आता एखादा लहान मुलग कस आईला बात बाथरूमलाही जाऊ देत नाही हो पहिलंच आहे आ त्या आईला कसं बाथरूमला गेल्यानंतर पण दार ठोकतो तो ना तस बाबांसोबत करतो तो बाबा बाबा लवकर या लवकर या
बाप रे ईतक वेड आहे त्याल्याला वाबनच
हो खूप खूप जास्त देवपूजेला कंपल्सरी बसणार त्यांच्यासोबत एक तास देवपूजा करणार देवाना आंघोळ घालवणार दूध पाण्याने अभिषेक करणार घंटी वाजवणार हो मग पहिला शब्द त्याने दत्तच बोललेल तेच ना
आत्ताची मुलं नाही करत हो
त्याला खूप वेळहे देवाचा गेला ना म हो डोकं टेकवतो मस्त प्रदक्षिणा खाली बस घेतो मांडी घालून प्रदक्षिणा मारतो.
खं नाही असच राहू दे त्याला म्हणजे त्याला हे नाही होणार.
हम्म तेच
त्याला कसं लहानपणापासून आवड लागली ना.
हा
मग हे किती त्रास होता आपल्याला.
त हा लहान होती ना म्हणजे तो लहान हो ता ना पोटात असताना सहाव्या महिन्यापासून हो ना त्यांना त्याला स्वामींचं आणि दत्तांचं फार वेळ आहे.
वर्षाची पण छान
हां हां हां मस्त हो याला पण कसं स्वामी आणि दत्तांचं फार वेळ हाय. हा त्याला आता देवपूजेला कंपल्सरी बसतो तो बाबांसोबत आंघोळ करून देवपूजेला बसतो मस्त.
अरे वा वा मग आता आवरून नसेल झालं अजून तुमचं?
नाही ना जेवण बाकी आहे अजून तर त्याचही तोही आमच्या सोबतच बसतो ना जेवायला. त्याचं काय असं वेगळं नस
हो ना
हम्म आम्ही जी भाजी पोळी खाणार तीच भाजी त्याला लागते दुसरं बनवलं तर ते खात नाही तो म्हणून म जे
जंक फूडची आवड नाहीये मग चांगलहे.
नाही नाही त्याला तसं नाही आता तर किती मागे दोन दिवसापासून काय त्याला काजूचा वेळ लागलाय काजू काजू करत बसतो. दिवस रात्र काजू पाहिजे त्याला. हम्म मग त्याला हो दोन दिवसा पासून वेळ लागला आहे त्याला काय काय माहिती फ्रीजमध्ये ठेवलेले असतात ना मग फ्रीजकडे जातो काजू काजू काजू करतो.
चव लागली असेल थोडंसं तोंडाला त्याच्यामुळे?
आम्ही आधी देत होतो तेव्हा नाही खायचा त्याच्या मनात आल्यामुळे तेव्हापासून सकाळ संध्याकाळ मागतो.
ते आपण म्हंटलं की नाही घेत ते हो नाही आप ण म्हटलं की नाही घेत त्यांच्या मा
हा हा तेच ना आता असं त्याला आता आंब्याचं सीझन होता हो ना आक्रोड आता त्याला आता आज तर दिलंय पण त्याने थोडंसं एकच कण खाल्लय. पण आता काय ईल सवय लागता लागता
भिजवून ठेवायचं.
हा
आणि मग सकाळी द्यायचं दुधात म्हणा किंवा पाण्यात स्मरणशक्ती छान होते मुलांची.
हा
तेच ना आता सध्या आता काजू आणि बदामच खातोय आता अक्रोड त आता त्याला संध्याकाळी दिलेलं त्यानं खा
आक्रोड पण जरासं उष्ण असत जास्त पण नाही दिलं तरी चालतं आर्धच द्यायचं.
बाकी आजून कसं चाललंय?
आता झालाय स्वयंपाक म म्हटलं आता फोन करू. आणि नंतर मग जेवायला घेता येईल.
हा.
आम्ही पण साडेआठ नऊपर्यंत बसतो जेवायला.
हम्म आमचं कधी नऊ साडे नऊ होतात कारण की हे बाहेरून येतात ना मग आल्यानंतर मग थोडा वेळ बस तो मग त्याच्यानंतर जेवण वगैरे.
नाही बरोबर आहे कसं माणूस कामावरून कंटाळु आलं की जरा फ्रेश बस ल्यावर मग बरं वाटतं.
हो तेच ना.
आणि सगळे एकत्र बसलं तर बरं वाटतं.
ऍक्च्युली संध्याकाळचं दुपारचं कसं असतं सगळे बाहेर असतात कोण कुठे असतं सोबत जेवायला जमतं नाही जमत म्हणून मग रात्रीच तरी सगळे सोबतच बसतात, मग लेट झालं तरी चालेल पण मग सोबत बसायचं.
नाही बरोबर आहे.
हम्म, हा म्हणजे कसं दिवसभराचं काय झालं काय नाही ते पण असं नॉर्मल चर्चा करता येते ना सगळी. हां बाकी, तुम तुमचे मिस्टर काय करता?
हा माझे मिस्टर आमचा बिझनेस आहे हेचा ट्रॅव्हल्सचा.
ट्रॅव्हल्सच का? अच्छा. हम्म, आमचं पण आहे बिझनेस गव्हरमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे.
हा हा. चांगलं आहे ना. नाही पाहिजेच कायतरी, म्हणजे त्यांना होत्या चांगल्या ऑफर पण ते म्हणे नाही मला असं बि
हम्म हम्म हा.
ह.
तेच असतं ओ हात कोणा हा कोणाच्या हाता खाली नाही काम करायला आवडत. हम्म. कधी म्हणजे हे करून देतात कंपनी तर एक मी आत्ताच मागच्या महिन्यात बघितलं पुण्याची एक कंपनी तर रात्रीतनचं बंद झाली वाटतं.
हो आणि आय टी मध्ये सुद्धा आता बऱ्याच मुलांना काढतात. ते ए आय आल्यापासून. तेच ना, रिस्कच आहे सगळं हम्म त्याच्या त्यापेक्षा असलं तर माणूस म्हणजे काम तरी थांबवत नाही ऍटलिस्ट.
हो सुरुवातीला नाही जरी प्रॉफिट झाला पण ते कायम स्वरूपी असतं ना आपलं.
तेच ना.
स्वतःचा बिझनेसच कधीही बरा. आजचा पालक, पालकची भाजी पोळी. हा आहो त्याला बरेच दिवस झाले त्याला पालक पण नव्ह त दिल म्हणून म्हटलं त्याच्यासाठीच काहीतरी हेल्दी बनवू आणि त्याला वेगळं दिलेलं ना चालतच नाही. आमच्याच ताटातलं पाहिजे म्हणजे त्याच ताट जरी असलं वेगळं पण आमचा आमच्या ताटात जो कलर दिसेल ना तो त्याच्यात ताटात कलर पाहिजे असय त्याच
हा लहान मुलांना असं कलर भरून भाजी खायची इच्छा होते.
हा तोच सीन आहे म्हणून तर म्हणून मी आता हा त्याला कस आधी पासूनच सवय ठेवलेली आता त्याला कसं नवव्या दहाव्या महिन्यापासून ना मी काय केलं सेरेलेक वगैरे बनव घरी बनवलं होत सेइलेक ते द्यायची म एक वर्षात जसं म्हणजे ना अकराव्या महिन्याला मी त्याला भाजी पोळी द्यायला सुरुवात केली होती. म्हणजे जे घरात बनलं ना तेच मी त्याला दिलेलं म्हणजे त्याला आधी पासून थोड तिखट खायची पण सवय नाहीतर हल्ली एवढं मुलं एवढं न हे तिखट नको हे नको ते नको त्यापेक्षा आधीपासूनच मी सुरुवात केलेली त्याला द्यायला. मग तो आता सगळं आपलं जे नॉर्मल असं ते खातो सगळं. पोळी चुरून खातो, भाकरी खातो.
बरोबर आणि आपल्याला दुसऱ्यांकडे गेल्यावर नाही की आपल्यालाच लाजल्यासारखं होतं मग.
हो तसे नखरे नको मग आपल्याना रिक्वायरमेंट नको मग बाळ खात नाही. त्याचापेक्षा आहे ना आपलं आपलं केलेलं बरं म्हणजे तेवढं खायची सवय असते. ते हो ते चांगलं मग त्याचं. हम्म. सगळे मला तेच सांगतात खूप छान सवयी लावल्या म्हणजे आधीपासूनच सुरुवात केली. म्हणजे मग आपल्याला टेन्शन नाही बाहेर कुठे आणि त्याला कसं प्रवास करायला त्यालाही आवडतं. एवढं फिरायला आवडतं त्याला म्हणजे संध्याकाळी एक दिवस त्याला खाली नाही नेलं ना तरी बाबा बाहेर, बाबा बाहेर. चावी दाखवतो शूज घेतो. शूज घेऊन बाबाकडे जातो बाहेर खाली खाली. असं हो. खाली जायच त्याला कधी शब्द नाही कळले ना उतर उतर म्हणजे आपण समजून
त्याला जरा बोलायला लागत असेल हळूहळू बरोबर
त्याला तर एवढं तू खूप आधीपासून बडबड त्याची. हो हो चालेल चालेल करा करा. हां ओके बाय. हो बाय.